हम
हा नमस्कार ते यावर्ज येतय
हॅलो
हो आवाज येत होत आहे काय ओके काय चाललंयक् च
हॅलो बोला ना
ह कुठल्या विषयावर बोलणार आहेत स आजाबाद
म् बोला ना तुम्ही बोला ना
हॅलो आज आपण ध्वनी प्रदूषण वगैरे त्या याच्यावर बोलायचं आजकालचे जे प्रदूषण वगैरे होत आहेत त्याच्यावर बोलायच ज
हो चालेल ना चालेल ना
काय म्ह तुम्हाला स्कूलमध्येध्ये काही झालेलं आठवत आहे की आपलं ध्वनी प्रदूषण वगैरे तेस समोसात वगैरे तसग काही माहित आहे का तुम्हाला
हम् नाही बर का सांगाल का मला कसं असतं ते
ऐकजे मला पण एवढं नाही आठकवते पण ते आपले जे आहेन प्रदूषण जे ्रेसिबल मध्ये हे करतात बरोबर ना डसबल म करतात कारण की आजकाल लहान मुलांमध्ये कस हो हे होतं आपण लहान मुलांना मोठे आवड तरी ते चांगलं नसत
अच्छा हो हो हो आणि हो त्याच्यामध्ये लहान मुलांच्या म्हणजे सर्वांसाठीच येते पण लहान मुलांसाठी जास्त असं मो मोठा आवाज ध्वनी प्रदूषण त्यांनी कानांना वगैरे त्रास होणं कानांचे विकार तयार होण अशा समस्या
हो म्हणजे आपण ध्वनि प्रदूष म्हणण्यापेक्षा सज प्रदूषण जरी म्हटलं ते सगळ असेल आजकाल तुम्ही म्हणा म्हणजे काही त्याशा सिटी आहेत तिथे म्हणजे श्वास जरी घ्यायचं म्हटलं तर ती हवा सुद्धा शुद्ध नाहीये आपण जेवढा आज प्रगती करतोय कारखाने वगैरे आहेत म्हणजे सगळ याच्यात सगळ्यात मोस्ट
थोडक्यामध्ये कस हवे म असलेलं प्रदूषण पाण्यामध्ये असलेलं प्रदूषण आपल्या साधे जमीन घ्या जमिनीमध्ये अस
आजकालच तर सगळीकडेच हे झालेलं आहे हम्म आणि आजकाल आपण मेट्रो सिटी म्हणतो दिल्ली वगैरे तर म्हण ते आजकाल आपले कूलर वगैरे कसे असतात तसे एअर प्यु प्युरिफायर पण निघालेले आहेत
हो
लहान मुलांना ज्यांनाशी आजार असतात तर तिथे प्युरिफाय यज केल्याशिवाय त्यांना पर्यायच नाही आहे आता उन्हाळ तर वगैरे ठीक आहे पण हिवाळ्यात तर तिथली कंडिशन अजून खूप डेंजर असते
हो त्याच्याने कस म्हणजे श्वासनाचे त्रास होन वगै बरं होन ते बरेच से जे आता सद्या कस आजार फळांवर हे जास्त हे चाललेलं आहे. कस आणि खाण्यामध्ये पण बऱ्या प्रकारचं म्हणजे भेसळ म्हणू शकतो आपण. पेस्टिसाईड वापरलं जात, ते एक प्रकारच जस आपल्याला मानवी आरोग्यासाठी प्रदूषणच
खूपच आहे. खूपच आणि आजकाल कसंय माणूस शॉर्ट कटणं पैसा कमवाला जातो. पण म त्याचे डिसअडवांटेजेस खूप असतात. लोकांना म्हणजे आज कल जर श्रीमंती दिस ते तर मग पुढचे त्याचे दुष्परिणाम नाही दिसत. आजकाल नाही का किती म्हणजे दुधामध्ये भेसळ निघतं.
हो, आंबे सुद्धा हो म्हणजे अक्षरशः कच्चे आंबे अ पिकवलेले असता
हो हो हो.
कस मुलां लहान मुलं किंवा कोणी असो पोट दु खी बरेचसे बाकी कीचे त्रास पण होतात. असं बऱ्याचशा गोष्टी त्याचा मधून निर्
म्हणजे एवढं खरं आहे ना जेकी पहिले हे व्हायचं की जास्त नॅचर डिलव्हरी तिथ हे द्यायचे ते भर द्यायचे नॅचरीलिव्हरी मधी कसं मुलां स्वतःच जोर लावून मुलं म्हणजे अ या जगात यायचे आहे. तर त्यांचे म्हणजे जे जी आपण म्हणतो ना रोग प्रतिकारक शक्ती ती थोडीशी डेवलप व्हायची ना, आणि आजकाल म्हणजे तुम्ही म्हणा किंवा आपण पण सिझर म्हणजे सीझरच असतं मोस्ट. असत मग आज काल मुलांना बिनायपट ह्या जगात य आणि मग त्यांना रोगप्रतिकारक शक्ती कमी असली की म्हणजे भरपूर हे होत. एक.. एक एक.. एक आणि आज कालच तुम्ही बोलू पण म्हणा किंवा तेच आहे आता म्हणजे मोठमोठे जे कारखाने आहेत हे पंज क केमिकल यूज कर
हो त्याच सर्व ते हो पाणी म्हणजे ते खराब पाणी ते सर्व आणि अशी मोठे मोठे सीट्यांच जे गटार वगैरे किंवा खराब त्याला, काय म्हणतो आपण? ते त्याच्यामधून पण ते पाणी सर्व हो पाण्यामध्ये सोडलं जात तेच पाणी सर्व त्या सिटीला परत पुढे पुरला जातो परत शेतीसाठी पण बऱ्यापैकी तेच पाणी युज होतं म्हणजे, ते कुठं ना कुठं पुन्हा आपल्याकडे आ येला
हो म्हणजे आपण जे निसर्गाला देतोय निसर्गच ते आपल्याला आपलं.
हो आपलं पुन्हा देतोय आता बघा ना आता एवढ्या सगळ्या म्हणजे प्रदूषणच गोष्टीला कारणीभूत ठरते किंवा काही जे गोष्टी केल्याय त्याच्यातून अतिप्रदूषण निर्माण होणं. त्याच्याने आता पाऊस पण नाहीय सध्या पाऊस पण लांबणीवर गेलाय. म्हणजे अे वेगवेगळे निसर् नैसर्गिक कृती पण नैसर्गामध्ये पण बऱ्यापैकी बदल होत जातो
हो ते काय? तर आत्ता काय? म्हणताय प्रशांत महासागरात. अल नॅनोस काहीतरी हे झालेलं आहे त्याने म्हणजे ह्यावेेळेस जो आपला पावसाचा जो एक अंदाज आहे तो साठ ते सत्तर टक् अस तो ह्यास बेचाळीस टक्के दाख
हो आणि आणि कस या दिवसांमध्ये मान्सून असतो तो लवकर असतो म्हणजे आ मान्सून दिवस पण तो पण नाहीये डायरेक्ट मान्सूनच दाखवत नाहीे ते सर्च कर मान्सूनच दाखवत नाही याच याला पण कुठेतरी प्रदूषण कारणीभूत असेल?
माणूस म्हणजे तुम्हाला काय वाटत जर आपण आज. जेवढ बोलतय आपण म्हणजे एक माणूस म्हणून आपण कुठेतरी स्वार्थी झालेलो आहे. निसर्ग आपल्याला देत गेलाय, देत गेलाय ना आपण याची हानी करत गेलेलो आहे. याची म्हणजे याच्यावर आता आपण किती म्हंटलं तरी लक्ष द्यायला हवं ना.
लक्ष द्यायला हवं त्याच्यासाठी काही आपण उपाययोजना बनवू शकतो ना म्हणजे प्रदूषण त्याने कमी होईल. असं ते सांगू शकत सांगाल का काय उपाययोजना बनून.
म्हणजे आपण आता मी तर आपल्या डेली युजच सांगेल. पण तर जास्त काही करू शकत नाही आपन जे आपले डेली यूजच आहे आपण कॅरी बॅग वापरण बंद करण किंवा जरी आणल्या तर त्या म्हणजे प्रॉपर जाऊन म्हणजे व्यवस्थित हे करणं. प्लास्टिकचा वापर सहजता तो कमी कर करण हा एक झाला आणि मोस्टली आता म्हणजे काही काही मोठ्या सिटी जर बघा कंपोस्ट खत वगैरे तस तस जर म्हणजे अशा वेगवेगळ्या सोसायटी असतात तर त्यांनी हे केलं म्हणे जे आपलं कुठला कचरा बाहेर न जाता आपण असं केलं म्हणजे आपल्या झाडांसाठी किंवा अ आपला कस आपल्या
हो म्हण हो म्हणजे थोडक्यात कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण प्लास्टिक क सोडता तो कचरा राहील त्याच्या पासून खत वगैरे बनवण आणि प्लास्टिक प्लास्टिकचा वापर अस पुन्हा दुसऱ्या गोष्टी ती यूज करू म्हणजे ते इतर इकडे तिथे पडल्या आणि त्यां जे होणार प्रदूषण आहे. किंवा जमिनीच जे होणार नुकसान आहे ते कमी होत. असं आणि अधिक अधिक आपण झाड वगैरे लावू शकतो. असं पाऊस आता सध्या पावसाचे सम हम् हम्म
कॅरी बॅग कशा रस्त्यावर फेकतो ना गाई वगैरे त्यात मग पशु पक्ष्यांना पण थोडासा त्रास होतो ना तो ह एक आपण आपल्या आपण सुरवात केली. मुलांकडून हे पुढे जात. किंवा आपण हे पण करू शकतो किंवा जे पावसाचं पाणी असत त्याचे शेतकरी कल्व काश प्लॅस्टिक लावून अ त्यांचं. एक म्हणजे छोटस अ.
शेततळ बनवतात हो.
हो म्हणजे पान्थ हो शेत तळ वगैरे आहे किंवा. आजकाल काही बिल्डिंग्स मध्ये पण ते आहेत. कि सगळं पाणी म्हणजे ज्यांचे प्रायव्हेट आहे प्राणी साठवण्यासाठी. टँक वगैरे करणं. असं करायचं ठरलं तर आपण सगळं करू शक पण म याच्यात म्हणजे. सगळ्या लोकांनी एकत्र येऊन एकजूट दाखव्या स
हो म्हणजे अ.
हम्म. म्हणजे आपले विचार ज्यांना पडतात. अशा लोकांना सोबत घेऊन.
हो सोबत घेऊन जेवढं जास्तीत जास्त प्रदूषण. म्हणत आता ईल किवा नुकसान होनार जे नुक नुकसान होणार हे ते थांबवता येईल. असं म्हणजे ते मानवी आरोग्यास साठी आणि येणाऱ्या पूढच्या भविष्यासाठी पण चांगलं राहिलं.
हो खूप छान राहील तो आपण म्हना. किंवा आपला फ्रेंड सर्कल आहे. किंवा आपण जे आशेच म्हणजे सोसायटीत राहतो. तीथून म्हणा किंवा. एक कुठून तरी कृती करणं खूप आवश्य कारण की आजकाल आपण अस म्हणतो ना, लोक म्हणतात जाऊव दे आप आपल्याला काय करायचंय. आपल्याला काय होईल पण म जेव्हा. त्यांच्या मुलांनवर किंवा पुढच्या आपत्ती तेव्हा त्यांना वाटतं कि खरच. ते जे म्हणत होते ना ते ते आपण. करायला हवं होत असं.
करायला हवं होत हो
हो आणि आपण म्हणतो की वृक्षारोपण पण करायला हवं आपल्या घरच
हो हो म्हणजे कसं असत प्रत्येक ज म्हणजे एका माणसानी कमीत कमी आलेल्या आयुष्यात एकतरी झाड लावणं गर असं म्हंटलं जात म्हणजे ते ते झाड म्हणजे त्याच शेवट म्हणजे आपल्याला म्हणजे आपण जेव्हा मरतो तेव्हा त्याच कामात तेेतो एक झाड भरपूर काही गोष्टी देऊन जातात फळ फुलं सावली शुद्ध ऑक्सिजन खूप गोष्टी घेऊन शकत म्हणजे एका कुटुंबामध्ये किती छोट कुटुंब असलं समजा तीन किंवा चार किंवा पाच लोक असले कमी किमान पाच तरी झाडं ते लागल्या जातील ना मग त्याचा बी पाच झाडांचा भरपूर फायदा होतो असं आणि असं प्रत्येकानी केलं तर किती तयार होत ते म्हणजे प्रदूषण त्याच्यातून हवा शुद्ध होणं म्हजे
खूप असतं खूप खूप म्हणजे झाडं खूप कामं करतात आपण म्हणतो ना एक एक झाड आपण लावून ते आपण मोठं केलं तर मग ते निसर्गाचच आहे ना झाड पण बघत नाही ना की झाड खूप काही देऊन जातं आपल्याला
त
हो
ठीक आहे त चला
हो हो हो थँक यू धन्यवाद ओके
पुन्हा कधी चला थँक यू